हॅलो
ह
म्हणलं ते कलमाच काय तो ते कलमाच काय लावल्या होतीस.
हा तीस कलमा लावेल ना?
माहिला मुंगल नाय आणल
हा.. बरं राहत्या आता नी येतो आणि दहा वर्षांन होत नाही. हे आवरा मध्ये अश्या सरळ काही बांधाऱ्या बांधाऱ्या नाही.
वापरे बाकीची तिकडं अ.. शेतात का हलं मग?
बाकी काही नाही अद्रक लावेले एकर भर अद्रक हे.
हम हम
कमी आहे आद्रक एक्करला कमी येतय तुरं आहे त्या एकापाशी मक्का आहे दीड एक एक्कर
ह ह कपबशी कसं लावेल याच्यावर तूर कशावर लाव
तूर बेडवर आहे आदरकशी खाली तशीच.
हा का, निन्न बड
हा नाही तणनाशक मारून येद्दानीन्नल.
एकदा येऊन नेले का?
ह.
बरं आहे मग धान्य कपबशिडलं हे आणलं अस वकर इकर आणलं की क
हा, दोन आणल्या ना आता.
दोन पाया मारल्या का?.. बस आ ते विषय नाही मग बरेच पाळागे दोन मारला म्हणजे तर गवत डायरेक पुरा अंड विंड मरून गेला असेल गवताच
हा आता पाऊस चालुयं त्याच्यामुळे काही जमान नाही आता. उघडा नाही ना एवढा वाटतेय नाही आ आबाळ आहे इकडं, तिकडं?
इकडं आहे आबाळ पण मग भूरभुर आहे इकडे दमा दमान चालूय.
हाव.
हम्म मग डब्बं ते कधी खाणार तुम्ही?
आता एक वाजता खाऊ काय.
एक वाजता डबा खाशीन का?
एकला नाही साडेबारा हा आता लेक्चर व वरती कधी होतं काही नाही लेक्चर दोन लेक्चर होती.
तुम्ही कोण कोण चाल्ले मग?
मी समीर आणि कृष्ण आहे.
तू समीर कृष्ण आहे का?
हा आम्ही एका गाडी जातो पम्या येतं एकलं कारनं येत एकलं.
ते कोन मग दो कोण येत म
काय माहित, एक इथं राहत ते एकीकडे राहत त्याच्यामुळं म चालूय चेंज करायच्या अकॅडमी काही कर नाही रे पेपर होत नाही मो सा पेपर व बर पेपर शंभर पोरा मध्यही पेपर करवणार आपल्या किती येतो म्हणून
ईडगीत पोर आहे.
आ..
इड पोर किती?
आवाज नाही येंतो.
अरे! तीड पोर किती म्हणलं?
ईड पोर आहे पंधरा आहेत फोनवर आला रा माल मुस्तकीम पाटेलदा
राहू दे ना नंतर बोलीन त्या सोबत.
आ.
नंतर करणा त्याला.
हाव ना हो ना नाही उचलत नाही मी आता कोणाचा दहा मिनिटं हुसतर.
हम ह
कुठं?
पोरगी तीयाकड मिता तुझी डाय दिडो.
या किती एकंदर आहे?
पंधरा.
हम्म्.
कमीये ना?
दहा, मग नवीन नवीन
लईच कमी पोरं आहे, मग पंधरा एक म्हणल्यानंतर.
एकदा चालू होस तर
हा एक चालू होस तर, मग तू म्हणतो दहा मासनी गिळलं.
ते ठामाच म्हणतच, त्यासनी म्हणजे? पेपर होत नाही ना रे रेग्युलर, ही भानगड ए.
पेपर रेगुलर नाही आहेत का?
हम्म, नाही पेपर नाही मिळत. फक्त लेक्चर अन लॅबच आहे ना.
मग ऑनलाईन पेपर्स सोडायला पण जीविवर त्या पोर असले का मग दर्शक बरं वाटतं आहे ना
हा, ऑनलाईन मध्ये कसं राहतं हे प्रश्न ढक्कालपास अन कळत बी नाही आपल्याला ऑनलाईन एवढं स्कोअर
आणि आपण काय करतो ते, सोडून देतो ते प्रश्न नाही जामाला लागला तर, इकडं कसं पोर बसवेला असल्यानंतर आपण बरोबर सोडवितो.
मी पोराला विचारलं, आता बाबू ह्यो प्रश्न म चुकला मग मला कसं येईना असं होतं ना.
हम्, च्याया इकडें सारखे पेपर द्यायला राहत्या परत.
हा आणि तिकडं कसं शंभर पोरं राहते एका टाइमाला, शंभर त सोड पन्नास तर राहते.
हा, पन्नास पोरं बी असलेत मग जर पन्नास पोरामध्ये आपली क्वालिटी कळते किती हून
तीस मार्क येवू राहीले, चाळीस येवू राहीले, पन्नास येवू राहीले
हा, बरोबर ना.
त्याच्यामुळं यांला म्हणलं, त्या कृष्णाला याडला. त्याला म्हणलं होतं, कृष्णाला का रं बाबा चाल म्हणलं.
हा, कृष्ण म्हणला दक्षाला.
ते पैशालं पोराला, आता काय सांगा?
हम हम.
म्हणलं आता एवढं पैसे असून, काय कामं समजायचं इकडे.
हा, बरोबर आहे. ते काय म्हणतो म्हणजे बाहेर जालाच म्हणतो तु त्याला, का नाही?
तु लंबडला चालल का तिकडे? हा च म्हणा तुम्ही.
तू, रमरे बेकच्या इकडे बाहेर जायला पुरतं. पण बाहेर एवढं आहे की, बाहेर जास्त खर्च लई संभाजीनगर साईडला.
हां, खाय प्यायचं जमत नाही ना बाहेर राहिल्यावर.
हम्, खाय प्यायचं बी जमत नाही बाहेर. खायचं प्यायचं म्हणल्यानंतर ते मेचं ते मग एक एखांदं काम करायचं ना, एक एखांदं पाहुणा वगैरे कोण असली पण पाहुण्याकडे रहावं वाटत नाही, जास्तं दिवस.
नाही.. नाही, पाहूण्याकडं नाही रं बाबा. नाही का?
ते, आहे. हा.
मी करेल ते पुरतं मग.
हा, नाही करेल ते पुरतं मग.
हम्म, नव चाले. नित्या म्हणे मला आपण जाऊ म्हणतोय राहायला.
कुडं?
नम्रता म्हणत असती मध्ये सरस्वती होऊन जातात त्या अकॅडमी मध्ये सर असतात एल दाद्या आणि मी
म दिऊन जला तू
हा तेवढ जाग किती काांज
नाही बी म्हणलं तर ते काय करायच तिडून त्यांना म्हण ते ज्याची गाडी असली त्याला मी येऊ एक टायमाला घेऊन येईन आसं.
हा ना-ना जादा लांब बी नी जवळच हे ना.
हा तिढुन कुठं जाण आहे तुला?, कॉम्पटिशन ला जाण का?
नाही ना रे श्याम दाब नाही का संघर्षा लल्याची बहीण प्यार.
हा तिड जाने का?
हम्म रात्री एक मित्र एक मित्रच हा चांगली ती ली पेपरच्या बाहेरच्या भारीना पेपर होत न तिड.
हा का?
हम्म रोज पेपर होतो डायरेक शंभर पोरां मधी.
हां-हां
आणि आंखी काय होत पोरा
हा रात्री ते आय बी पोराचा फोन आलता व्हॉट्सअपला चॅटिंग करत. ते दोन पेपर नाही का त्याचे माझ्यासोबत बी.
हा
ते म्हणल त्याला आठवलं का नाही क्रमचा घोटाळा आहे म्हणलं यार पाटलाच ऍडमिशन
हां
हो-हो झालं म्हणले. म्हणलं म्हणलं किती पैसेे घेतले त्यांनी दहा हजार म्हणलं हो दहा हजार नाही वीस हजार रूप मास्तर ना तो येई
म्हणे राऊंड तुला कसलं ते तुला कोण म्हणलं म्हणलं माणसानं वीस हजार घेतलेन येड्या वीस हजार घेऊन अन एडमिशन करा ते म्हणे आवो कोणी असंच म्हणते रे आता.
ते लई अवघड आहे आता इथुन पुढ पण बरंच ऐक ते अकॅडमीन आलो आता अकॅडमीच नाव होतं पहिलं नाव होतं आता रिझल्ट च्या वेळेला -
रीझल्ट कसा राहतो राहुल तिड ते आता हे जुने पोर राहता का सचिन त्यांच्या वयाचे
नवीन मधले नवीन राह ते शंभर मधुन दहा पाच जण रिझाईन मारते शंभर मधुन नवीन.
हा तेवढं आहे
हा बरोबर जुने पोरं मेहनतीवर लागेल तिकडं
ह पोरं बि लई तिड न रिझल्ट म्हणजे मग ते पोर जास्त कमी असल्या म रिझल्ट जादा येतो.
रिझल्ट येणार ना दा मला सांग हजार बाराशे पोर असले त्यातून दोनशे रिझल्ट यायला काहीच हरकत नाही ना.
हा हजार एक पोर असले दोनशे ते रिझल्ट ते तस असतंय त्यात काही जुने पुराने पोर राहता
हा आता इकडेच शंभर दोन दीडशे पोऱ्या मधु अजुन दहा पंधरा री-रिझल्ट देऊ राहले म्हणजे टॉपला लाईन इकडे बी.
हा!
तेच ना माल म्हणते मास्तर सहाशे रुपये दे म्हणे चारशे रुपये लॅबचे.
हूं!
अन दोनशे रुपये पेपर महिन्याला.
हूं हूं हूं करण्या च्या मोबाईल मध्ये रिचार्ज आहे का?
हा रिचार्ज आहे, त्याचच हॉस्पॉट जोडेल म्या.
त्यालाच करून घेतो मंग त्याला लावून घेतो फोन.
आता त्याला लावन दोन मंग दोन तीनं.
त्याला एखाड लावून घेत त्याला म्हणतो एखानद्या ठिकाणी बसून घे तुवाशी बोलतो अन निवांत त्याला-
नही रे अभ्यास चालूय त्याचा बी वाटलं त हे संध्याकाळी कर दोन आता कर मायावले दोन. वीस एक मिनिट मी दुपरून करीनं एखांदा तुला जेवण झालं का.
हा चालेनं तस चालत.
होय आता बगा करन्या च.
चंदया गेला ना मंग काय अडचनं नही.
हा!
राहत्यां दोन मंग नंतर दोन कधी करत्यां.
नही नही आपण सोबत जरू ना जाय टायमा ला तवा भरपूर टाइम देईल ना.
आपण म याच्यातं दुपारून बी झाला चालत एखांदा
हाव कां अन लगेच येतात कामध्ये
हा म्हणजे जस तू जस जस प्रोसेस करशील तस तसं होईन ते.
हा हा!
जोरात पळशील तं जोरात टामिंग
हा पण म्या ती प्रोसेस बी करेल नइ ते नाव ते भरेल बी नाही ना अजु.
ते भरवून टाकलं ये आस काई नही रे तू टास्क करु राहिला नं पण टास्क कम्प्लीट करल ना कोनाच तरी कॉल घेऊ रायला की म्हणजे बोलू राहिला ना.
अच्छा ते हा हा हा.
ते नंतर बी माहिती भरलील चालते नं तं अस थोडी हे तू अकेडमिला गेला ना ऍडमिशन घेतलच पाहिजे डेमो विचार करू शकतो नं तू तस विषय.
आता मला कधी आला असा टास्क त म मी तुला लावू शकतो का?
हा माला लावू शकतो पाचि फोन माला त्याचा माला फायदा आहे त्याचा.
आता तो कॉन करेल तुला फायदा आहे का?
माला फायदा आहे तुला फायदा आहे, तुयापेक्षा मला वीस-वीस न जास्त फायदा आहे असं समज.
हाव का आता किती करणे तूल सगळे?
तीस करणे आताशिक दोन झाले समजा तूयासोबत.
बाबो तीस म्हणजे डायरेक्ट किती तीन तास. तीन नाही सहा घंट हा सहा पाच घंटे.
पाच घंटे मी दिवस भरात कमीत कमी आज पंधरा वीस करून टाकन, पंधरा वीस लोक आकडा येईन आजचा.
हाव का?
हा आता तुया सोबत दोन नंतर एखदा तुया सोबत दुपारी.
म्हणजे माह्या याच्यावर पाच होतीनं बरोबर.
हा!
त्यां आजूक, आजूक पाच जण पाहने तुला अशी मंग.
हा बोलत राहायचं काही काम नाही घरी बसल्या बसल्या काय होत.
हा हा
चल म, आता लेक्चरला बसणार आहे का तू?
लेक्चर नाही अजुन. चालु नाही झाल. पण आता अभ्यास करतो ना मी.
बर बर मग अभ्यास कर. कर मला दुपारी माझ्या मोबाईलवर फोन कर. मग नंतर मी तुला फोन करन.
ह करण्यास म्हणून फोन करीन. मी आता करण्यास सांगतो. नाही तर तू करण्यास होत बोलून घे कॉल करून एक पहिले‌ ठेव मग तिकुन. मी आता डायरेक्ट कट होवून जाऊ ना. तु आ